हा काय करालीस?
बोल की रे.
काय करालीस?
काय नाही ब्वा झोपलेलो जरा आता, वयताग आल्ता, सुट्टी आय आज.
व्हय आज सुट्टी हुं हुं मी पण आत् आता आलो कॉलेजवरुण, आत्ता जस्ट आलो ब कॉलेजवरनं.
अरे तुमच्या आजी आल्ती आमच्या इथं, म ती म्हणली ब्रो आजारी पडलाय म्हणलं का? त्या नंदवाळा गेल्ता जागरण झाली आजारी पडल्याय म्हणली.
होय अरे काय झालं ते रात्रभर ज जागरना आणि सकाळी खेळलो ना आनी.
हम्म तुला म्हणल्याल तरी मी जाऊ नकोस, कुठला किडा आल्ता काय माईत तुझ्या अंगात.
अरे ते काय झालं पोरानी केल्ता भाऊ आणि म सगळी राईली य-य. तरी खिचडी खाल्ली म्हणून बरंय माझ तर पाक फिट झाली असती मला. तिस हेला सोडाय गेल्तो ना मी आर्यला.
हा हा अरे खुया पोटात एक काय का नाय डोळं झाकवत होतत गाडी चालवते त्या हिजेडी येतेत तुझं कोण मित्रं होतं तेची गाडी घेतली, ते साथर्क म्हणले ते झोपेतनं आलेय ब कसं कोमच्यात कोणाला गाडीत अस घ्या म्हण् लाणी घेऊन जावा तेनं, जर घेतले असती तर डबऱ्यातच घातला असता आम्हाला
नाही ते, झोपेतच होतं पाकच झोपेत
पाक झोपेत डोळ लालबडक, झोप झालं नव्हती काय नव्हती. आज जरा झोप झालागट गद तो भारी वाटली हो मला
होय मला पण आज काल, जॉब झाली ब काल
काल काय म्हणलास?
काल दराशी झोप झाल्यामुळे, मला रविवारी सुट्टी होती ना, मग काल दिवसभर मी. जरा जोपुनच काढलं.
मी तर खोया काय केलं माहिती आहे, काय आता काल झोपलेलो आजार झोप झाल्या गत वाटलं.
होय, माझं बी तेच झालं. आज आणि कॉलेज होत त्यात आणि.
त्यात ते शनिवार असल्यामुळे शनिवार, ज आपलं भजन ते सोपलं दोन ला, तीन ला
वेळ झाला. मी येणार नव्हतो, वेळ झाले ला तवा. आपल्या म्हण आता असू दे, जाव्या कारण आपल्या पण दीड दोन शिवाय सपट नाही आता.
काय कळेल झालीय परत वेळ झालाय कणी नाही पहिला बारा साडेबाराला म्हणजे. अरे तवा दहाला चालू करू होतीत, आता परत वेळाने कराव लागलत, मग काय करणार.
अरे नाही विषय कसा होतोय, आपण बरोबर चालू केलं क नाही तरी. आला की मग अवघड होते
हा, ते बी आहे सोड.
आपण जरी लवकर चालू केलं, तरी वेळ आणले की म नको वाटते रे. त्यापेक्षा वेळानं चालू केल्यावर मग, होय नाही व्याहन चालू के वेळानं बंद झालं की मग काय वाटत नाही रे आपण येणार लवकर हेव येणार बाराला
नाही ते कधीतरी येते रे, चार वर्षातनं एकदा दोनदा येते ते नाहीत सारखं नसतय.
तरी पण रे, ते ते चार भजना एखाद्या भजनच आपल्याला असं झोपालेले असते आणि ते येते अस.
होय ते तसच होतय, त्यावेळेला ते निम्म्यातन सोडून जायच म्हणजे अवघड होतय रे,
हो मॅचच्या वेळेला तर की एवढी झोप आलीती.
आणि मला बी लई झोप‌ आलती, तेव्हा एक मॅचेस बघितली नाही मी तसच झोपलो.
हम् मग काय त्या त्या ह्याच्या वेळी तर लई आंबिवला तिनं. इंग्लंड, नॉर्वेच्या, मॅचलासकी. मग तीन वाजेपर्यंत बसलेलो आपण, माहिती नाव.
होेय. झीड आणलेली त्यानं, बोलून बोलून बोलून आब आंबवलेला.
होय वैताग आणला बघ.
परत आणि मी बोललो, परत त्यांन मास्क बिस्क काढला, परत बोला लागला तेव.
चांगलं सांगत होत, खरं
आम्हाला जिड आलती तवा.
वय, ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हत रे तवा पण.
ते चांगलंच सांगते रे, खरं वेळ तिची चांगली नसत्या.
वेळ वेळ बरोबर नसते तिची.
तेच की वैताग आणती. तू कुठेस आता घरात आहेस का?
होय घरातच आहे आत्ता आवरल जरा कॉलेजून आलो. आलू की थोड्या देतो की नाशता तिन जरा करायचं म्हण. तेन पिऊन.
हे निव नाष्टताविष मी पण आता चहा बिस्किट खाऊन जरा म्हणजे पडाव जरा. चार्जिंग नव्हतं मोबाईला मग मोबाईल तर बघायच असते मग चार्जिंग लाव पडलं तरी.
मी पण चार्जिंग लावलेलाल आलोच मी. घरात खज खायच पाहिज नाश्ता करून याच म्हणट
त्याला सुज्याला म्हण फोन कला हवत नाहीस. नाही म्हणला वेळ नसती मग आत्ता लाव म्हणलं. मग कुठे गेला त गेला मग परत अक्षाला फोन लावला अक्षा म्हणला. घरात आहे काय करायला म्हण अजून आवरायचं आहे म्हण फोन लाव की मग. नाही मणलावरून लावतो.
अरे तसं होते रे खरं. हम्म नाही विषय कसा होते दहा मिनिटं आपण साध्या कॉलवर बोलतेय. ते आपल्या होय नाही होय नाही हे जे दहा मिनटे जातात ते होय नाही इकडे केले तर काय वाईट.
हो मी तेच सांगतोय खरं आता काही म्हटते फोनच उचलत नाही. कोणी तर तर करतच नाही.
आता मी आणि मित्र नुसता त्याला फोन करून सांगतोय हा य तुझे इकडें काय असेल ते काय पण असू दे इकडेच बोलाय. असा विषय अरेशना मी. काल ते आड ह फ नव्हता नाहीतर. आमचं स्टडच बोलण झालं स्टड घेणार म्हजे. ऑर्डर करण होतो मागवण होतो ऑनलाईन मग ते. हा होय म्हणजे ऑनलाईन घ्यायचं. का नाही कुठलं काय त्याच्यात अर्धा तास गेला त्याने असवा विषय. तीच तीन कॉल झालं.
तीन कॉल झाले तिथे दहा दहा मिनिटाचे.
होय.
सांगा भाहिजे तेच हे जाऊ बोलले का विषय नाही.
हम् आणि काय आता बोला आपणं काय बोल त तेच बोला दुसरं काय अस. वेगळा विषय नाही काय नाही.
ते उघंच मग विषय काढायचा म्हणला तर आणि मग ते बोलूच वाटत.
हा म्हणजे ठरवून ठरवून काही विषय बोला की होत नाय ते. आता आपलं हे की नाही म्हणून आत्ताच काय आपण ठरवल्या ना काय नाही उगीच असंच बोलावली तरी झाले पाच द मिन
ते होते आ तरी नॉर्मली बोललं तरी होतेच तेवढं.
आणि बोलतोरी आपण तेवढं काय तर चर्चा होत.
आणि ते परत ते वरूनच स्टेटस लावलेला बघेलस का त्यानी नंदवाळाचा. अर त कसली गर्दी झालेली र तवा्हा गेलो असो मेलो असो आपण चेताडा.
नंतर न लेस गर देवता सोड तरी आपण मागच्या व पण लवकरच गेलो.
होय लवकरच गेल तो सोड.
आ विषय कसा होत की पालखी आली गे नाही पालखी बरोबर ल गर्दी होते त्या वारीच्या. आपल्या येत ना जे शिवाजीपेठ येत ना हा असत्या सोड. खरं ती माझा कुठेपर्यंतता सांग तुला आपली नोंदवायची कामान आपण गेलो गाडी घेऊन.
हम्म.
तिथनं पुढं कारण बाकीचा एवढा म्हणजे बारीक काय नाही त्यामुळे ते. चिंगराजिंगरी होत्या तथ त्योपर्यंत कमानी व असता की नाही तोपर्यंत काय वाटत नाही तोपर्यंत हा. तोपर्यंत भारी वाटते आता आपण पण त्या दिवशी ह्याच्यात मागच्या वेळी रिंगणात गेलो. सुटीत गेलतो त्यामु वाटलं आणि ते कायिलं पण वाट. आपण चालच ते.
काहीच वाटलं ना आपल्याला मागच्या वेळी तसं लांबबा असं ह्यावाय.
हा. त्यामुळे काही विषय वाटणार नाही र खर विषय कसा होत ते एकदमच बारकर रस्ताये आपल्या गावातला त्यात जरा अवघड होती चालायच तेन.
आणि ते बरोबर आहे रे कमांच्या आतला रस्ता सगळा असा बोळागत आहे रे. एकदम मोठा नाय आहे असं खेडेगाव सारखा आहे ते. किती माणसं बसणार आहेत अशी बसून तिथं.
होय नाही तथ लय गर्दी होत्या परत. तो अकरा नऊ वाजल्यापासून जी गर्दी चालू होते कने भरपूर
हम्म आणि आपण मागच्या वेळी म्हणले तिकड खुळ्या ते भीमाशंकरला जायचय.
अरे गेल तो आम्ही थांबलेलो तिथं जाऊन भीमाशंकर. मी आणि निहाल तसारथ का आणि अर्य काय म्हणला झोपा आल्या झोपायचा म्हण. आम्ही त्या कु भीमा शंकर म्हणजे कुठ माहिते आपण रिंगन गेल नाही तिथन आत पाचशे मीटर पण नसेल तिथन
जाव्या आता परत कधी गेलो तर.
जाऊया की निवांत म्हणते काय कधी पण गेल चालते काय ल जवळ आहे.
जवळच आहे ते किती वीस मिनिटं लागतात. त्यात त्या तुझ्या गाडीच्या मेंबर न ते आ ते काय प्रेम्याला फोन कराला व्हयते.
अरे मी त्याला काय म्हणदं प्रेमाला मी दिलरे प्रेमाला म्हणल घे तू वापर
हा.
त्याला फक्त सांग फोन बिन केला ते मला हा नंबर मागा र रे मग मी प्रेम चा हा नंबर.
हा हा.
मी काय म्हणतय ते काय म्हणतय की तु तुझ्याकड होता रेन कोट त्यामुळ तू काय घेणार नाहीस म्हणलं.
हम्म.
मग ते बिल्डर हो तर ते घेतला असेल म्हटलं मग म्हटलं घ्याव तुझ तूच बोल. प्रेम्याला दिल असं काय रेकट आणि म्हणे त्याला सांग. मी तिथं लाल गाडी कशी कुठ तर ठेवल्या आसल.
हम् हम्.
ते आपण वर म्हणजे विवषय कस होणार ते गा पेट्रोल काढत. ठेवलं म्हणला की तो काय म्हणला मला डिगीकीत ठेवलेला म्हणजे मी डगीकीत ठेवायला दिलतात त्याच्याकडे.
त्याला फोन आलता वाढत प्रेमाला त्याचा काय. तर दे म्हणून रेनकोट बिनकोट.
ह हा.
मग ह्यो म्हणतो मला काय माहीत नाही काय नाही मला म्हणाय लागलं मला बोल म्हणते आणि मी काय बोलू उगंच काहीतरी.
होय नाही अरे काय सांगा तू मी त्याला ते सांगीतल तू. रेनकोट होता म्हणल्यावर तू तर काय घेणार नाहीस म्हणून म्ह त्याच्या्याकड विचार मग त्याच्याकड मी विचारलं म्हणलं. असं असं आहे काय तो म्हणला नाही अरे आपण तिथं कीका मारत होतो तिथं ठेवला म्हणायच ति लाल गाडीपाशी नाही का आपण परत वर येऊन मारल्या
हा
शेवटला एकदम तेला म्हणायचं तिथं कुठ तर हा
रेनकोट आपण घेतलेला नाही म्हणल्यावर मी कशाला उगाच त्याच्याबरोबर बोलत बसू
ते आहे सोड होय ते तू बोलल्यावर आणि वेगळं वाटणार
तेच की त्याला मग मुद्दाम केल्यागत वाटणार रे ते
मी प्रेमाला सांगितलय नाहीये म्हणून सांग एकदाच जाऊ तिकडे चांगला आहे रे नवीन करकरीत आहे शहाण्या रेनकोट
आणि तू बी त्याच्या आईला त्याला नको द्यायला बोलवावास मला ते बोलवून चुकी केल्यागत वाटली त्याला नंतर मग
अरे नाही मला काय माहित याच्या गाडीत पेट्रोल संपलय. मी आपलं कधीच नाय त्यो हो म्हणला
तरी आपली गेली बाबा नशीब मला वाटलं आपली बी कुठ बंद पडली की ढकलाय लागत्या
नाय नाय नअरे माझ्या गाडीची एव्हरेज पडते मला माहिती आहे खरं विषय कस मला भीती का होती ते तिघेजण असलो की नाही जरा एवरेज कमी देते रे गाडी तिघेजण असल्यामुळे जरा पळत्या कमी आणि एव्हरेज कमी देत्या असा विषय त्यामुळे मला भीती बाकी काय नव्हतं सोड काय जाऊन येत्या पण गाडी माझी तशी त्या लाईट वर कारण ते एक लि म्हणजे एक लिटर असते माझं लाइट असताना त्यात पन्नास किलोमीटर होतय त्यात रनिंग चाळीस ते पन्नास किलोमीटर खरं विषय कसा आता आपण चालवालोय गाडी चाळीस पन्नास कधी बी सांगते आपल्याला कळत नाय रे
हा
मग ते संपलं की आम्हाला काय सांगितले पूर्ण जर संपलं तर डायरेक्ट टाकी बदलायची असं सांगितलं आम्हाला होय थांब अ करतो तुला एक पाच दहा
बरं बरं कर